होते आहे. हम्म हा हा हा. काय नाही ग. माझं पण झालं आत्ता जेवण म्हटलं, करू फोन
हम्म.
कसला आवाज येतोय, टी व्ही पाहती का?
ह...
हम्म हम्म. काय पाहती टीव्हीवर?
फिरुयात
जीवलगा सिरीयल पाहती का? हयाच टायमिंगला लागते ती हा ना स्टार प्रवाह वर. बाळ काय करतं.
काय ग, हॅलो आवाज येतोय का? बळ काय करते?
हम्म, झोपलयं.
बाळाची मम्मी
हम्म.
हम्म. काही नाही मी तुला त्या दिवशी मी, तुला त्या दिवशी स्थळाचं सांगितलं होतं ना.
हम्म हम्म.
हम्म. विचारलं का तुझ्या बहिणीला? हे, हॅलो.
हा.
हा. हा. काही नाही ग सहज केला होता फोन म्हटलं आले आठवण मग करू.
हम्म
आपण बसू.
जेवणाचं तुम्ही लवकर करताय ना.
हो.
हम्म.
हम्म.
आमच्या घरात आता टीव्ही बंद आहे.
कोणीच पाहात नाही.
बसा. हम्म.
किती इंची आहे.
हम्म.
हा हा.
माझ काय आवाज नाही काही नाही.
ह. ला हम्
हा. का.
हमं.
बरीच शांत आहे ना.
हम्म.
म्हणजे
ताव दे ना. हम्म. बराबर
पेपर
हम्म. टीव्हीचा आवाज येतो ग. किती आवाज आहे टीव्ही ला.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
कोणाची घर हे होती ग मेहंदी.
रुषाली.
हा का. भाजी नाय झाकलो बारी झली‌. ‍‌‌‍‌‌‍ उडी उले भारी बरे. जमून गेलं तिज नाही का. आमचं पण दे नी मुदी त्यांची ओटभरणी होती. लय भारी घर घेतलं ग एक कोटीच आहे. ते पण पुण्यामध्ये हम्म. किरणला का ऑर्डर चालु का आता. हा हा आज नसल.
काय हम्म.
हा तस बिला आता लागणारच्या तारख संपत झाले. हम्म.
बघ काय म्हणती म आरतीचा फोन आला होता?
नाही.
उठलं वाटतं बाळ.
हम्म डचकत ते. . प .
आमच्या ते रेग्युलर वाळती नाही. काही कारण मशीने असून काही फायदा नाही.
हं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
गो अ दतभूती. परत गेलंय वाटतं रुषरीच्या मेहंदीला. आवाज येतो का तुला माझा.
हम्म.
तेच म्हटलं. तुझं लग्नाला जायचं असं पाऊस उघडा नाही.
जायचें आहे ना?
उगस नको बाई पावसा पाण्याचा गाडी नाही काही नाही.
जेवतोय का म्हणून बोलायला थोडसा. धका बसतो ना मला.
हा का. निमा नुसतं हु हु करून मग काय. आता मी बोलते.
हमं हं
बाळाचे डोळी लय भारी गं गारी गारी. कोणावर गेलं काय माहिती सागर सारखं दिसतं पण ते.
हा.
हम्म हम्म.
हम ह
कसलं तरी आवाज येतो ग तुझ्या फोन मधून येतो का माझा येतो काय माहित? आमच्या इथे तर लाईट गेलीली.
हम्म हम्म.
लोड शेडिंगच चालु आहे आमच्या मळ्यामध्ये. हां. अगं एक कोटीचं हे बांधलं माहिती आहे का? त्या पुण्याच्या पाहुणीनी हम्म. म आता तिच्या आईला काही साडी घ्याव? घेणारे का काही वस्तू घेणारे मिक्सरच घेणारे.
हम्म.
जाऊ दे बाई तु नुसती हुं हुं कर.
अगं मी जेवते गं बाई बोल ना तुम्ही ऐकते.
हा ना म्हटलं ददी मिक्सरच घे म काय?
हम्म.
चांगल्या क्वालिटीचं घ्यावा पाच हजारापर्यंत.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
साड्या सुड्या नको देऊ साड्या सोड्यांचं काही मोल नाही राहत कोणाच्या लक्षात पय नी राहत त्याच्यापेक्षा ना मिक्सरलदी.
हम्म.
जे कर क लक्षात राहतो समोरचेच. म कसं ते पुरीच्या लग्नाला पण ते पाच वाज रत मिक्स रहानती लहान आहे पुरीचे.
हम्म.
हां. ते काय उसनं मांडव उसनं दांडच राहतं. . हाय की नाही.
हम्म.
तुझी कामं चालू आहे का म? पावसा पाण्याची काम चालू आहे तुझे?
हा ना हा.
तेच म्हंटलं कावेरीचा आला होता की नाही फोन? लय बोलं ती बाई एवढं कसं तोंड आहे तिला. ती लहान आहे पोरं ती ते लेहाम विकु.
हा म. मठ
तीच हम्म हम्म. . हम्म हम्म. जोळी कुठं बांधली गं तिथ बांधायला जागा नाही हाय काय नाहीये. का घेतली विकत? विकत घेत ती आहे हा हा हा.
हा.
ठीक आहे तेच म्हटलं. चाललं. जाऊ दे बाई, आता तेजीला काही डिस्टर्ब करायचं नाही का.
हम्म.
आली आठवण आता तर मला भांडी घासायची आहे अजून. आमची इथं जेवणं झाली माया मधी लवकरच्या होत्या ना सगळे शेतकरी.
हा.
हा त्याच्यामुळं मग ठीक आहे चालेल ठेवू का म? चालेल हम्म. .